हा बोला कि, काय नाही बघा आले नाही एवढ्या लवकर कुठे जेवतीय आवरूनच सगळं जेवायचं
हा हा आणि कॉलेज
कॉलेज अ सुट्टी घेतली आज, आज रविवार सुट्टी
हा आणि क्लास वगैरे नसतात
क्लास असत्या, पण रेवाची सुट्टी असती.
हा हा कुणीकडे हे अ घेतलंय माय ॲडमिशन
इकडं आमच्या इकडचं घेतली.
ते तिथं, म्हणजे कॉलेज मध्ये हिची पन माहिती सांगत असते ना ग? ते विषय वैगरे?
शेती वगैरे ची होय म्हंजे आम्ही, तं आम्ही शेतीच करतोय त्यामुळे आम्हाला ते काय शेतीची माहिती, माहिती असतंय हा. आणि आम्हाला जे विषय दिलेत नाव त्यात शेतीचा पन उल्लेख होतोय कीं.
हा, मग तेच थोडी माहिती पाहिजे होती.
म्हणजे तुम्ही शेती करणार हायसा काय?
हा, म्हणजे अजून पन हे नाही. पन थोडी माहिती असलेली बरी असतय नाई? हेच कीं मापं. अजून अजून काय ठरलेलं नाही पण बेसिक मध्ये काय जर अ माहित असेल तर
हम् हम म्हणजे तुम्हाला असं शेतीची मशागत वगैरे कशी करायची ती हवी माहिती हवी का?
हा हा.
हं हं मग शेतीची मशागत म्हणजे बियाणे पेरण्यापूर्वी जमीन नांगरून, किंवा कुळवून माती अशी भुसभूशीत करून कर.. म्हंजे तं.. तयारी केली जाते काय? त्याला शेती ची मशागत म्हणतात. म्हणजे जेणेकरून म्हणजे नांगरून ते जा म्हंजे शिपण पीक पेरण्यापूर्वी जी तयारी केली जाते. त्यामुळं पिकांची मुळे खोलवर जाऊन त्यांना अन्नद्रव्य आणि हवा मिल मिळतीया. म्हणजे आपन नांग लं की कसं खोलवर जात्यात नाय ते नांगरून. माती अशी एकदम भुसभूशीत हुत्या.
हा हा.
मग त्यामुळे ती, जी पिक्काची मूळ असतात ना ती खोलवर जात्यात. अन् त्या पिकल च्या मुळाना म्हणजे बागती मुस भुसभूषित असल्यामुळे किनई, आत खोलपर्यंत पानी, हवा, मिळू शकते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. आणि उत्पन्न आपल्या त्यातून चांगले मिळते.
हा, मं ते अंत.. आंतर्गत पेरणी वैगरे कशी करत्यात ती?
अंतर्गत? पेरणीतेन असं वेग जे हे करत्यात आदी, म्हंजे आदी नांगरायचं, नांगरणीमुळे खोलवर म्हंजे नांगरली जाते त्यामुळे अशी अं जमिनीत घट्टपना कमी होऊन मुळांना हवा आणि पानी मिळते.
हं हं मग अ म्हणजे ते बीजप्रक्रिया किंवा पेरणी काय करतात ते असं काय असत ते?
थांबा हं कामात होते. म्हणजे आता तुम्ही
म्हणजे म्हणजे ब ते बियानांना किड् लागू नये म्हणून म्
म त्याला तननाशक औषध असतंय ना, ते औषध मार् ल, औषधाची ती फवारणी केली कनी ते म्हणजे तननाशकंयेत नाहीत जास्त. मग आपण सुरुवात् तिला शेतीची मशागत करून घ्यायची, नांगरुन, कोळवून म म्हणजे जसं ते हेच्यात टोकणीत पीक मिळत नाही ना त्याच्यापेक्षा दुप्पट हेच्यात रोप लावून रोप लावतात माहितीया ना त्यात पीक जास्त मिळतय, त्याच्यात उत्पन्न जास्त मिळतय, टोकण कसं आपल्याला जास्त कष्ट घ्याय लागत्यात. त्याला भाट्याचं टोकणायचं आता नांगरायचं, हे करायचं म्हणजे माती भुसभुशीत तयार करायचं, रान तयार करायचं, मग पुढं मृग म्हणजे असतय ना तेव्हा ते टोकणायचं भात. मग थोड्या दिवसान ते पाऊस चालू झाला की भात उगावतय. म तेला ते कोळवायचं, त्याला भांगलायचं सारखं लागतंय. त्याला लय कष्ट करा लाग त्यात आणि रवणीच्या ह्याला कसं एकदा आत्ता जर रान तयार करून ठेवलंसा ना म थोड्या दिवसांन मृग असतील तेव्हाच त्याला त रवा टाकायचा. मग त रवात टाकायचा म्हणजे त्याला आधी ते शेनी, गदोळा, पालापाचोळा तेन टाकून ती जागा आपण भात त रवा टाकणार आहे ना ती जागा पेट टवून घ्यायचीआहे. म पेटले की थोड्या दिवसांन पाऊस चालू झाला की एकदा प पहिला पाऊस पडला कनी म ते असं बारक्या नांगरी नांगरून किंवा असं डायरेक्ट पीकून जरी टाकलं
हा म्हणजे जे आपण ओ, चगोळा वगैरे ते पेटवलेला असते, त्या जागेवरच टाकायच असते काय ते?
हो त्या जागेवरच टाक कायचं बी, आपलं म्हणजे कुठलं पण भात आपण कुठलं म्हणजे जाडं भात करणार आहे का बारीक करणार आहे त्याच्या तर ते टाकायचं तेथं.
हा हा हा.
म पहिला पाऊस म्हणजे थोडी जमीन ओलसर झाली की, ते म्हणजे लगेच उगावतय तरवा छान उगवने ते बे भाजलेल्या तरव्यामुळे तुम्ही तरवा छान येते उघून म्हणजे ना म्हणजे त्या जममीत म्हणजे काय काय त्यांना शकते जास्त काय उगवत नाही.
हम्म बरं.
ते तरवा आला वरती म्हणजे, तरवा आला की पाऊस चालू झालाय की की मग एकदा आपण आता जमीन त्या आधी नांगरलेल तेन आत्या मग आपली जमीन अशी एकदम भुशभुशीत असल्यामुळे आपल्याला नंतर रोप लावायच्या टाइमला लय ताप होत नाही. मग एकदा छोटा लो लटर किंवा मोठा लोटर असतो ना किंवा बैलाने म्हणला. ते जरी ना सांग म्हणजे चिखल तयार केला, तरी चालतय.
मग त्यातलं अ सोपं कोणतं प बैलांचं प त
बैलांच शक्य तो, आता बैल पहिला काय कस. की हे आता अधून नवीन तंत्रज्ञान आल्यामुळं, ते आत्ता नवीन जीवन आहेत. तर पहिले म्हणजे जुन्या काळी. नी लोक बैलांचा वाप
हॅलो.
वापरत नाही.
हा हा हा बोल.
बैललं ते. त आता छोट्टे लोटर आलेत ना. रोटा तेच वापरतात.
बर बर.
मग ते लो रोटर वापरून ते, म्हणजे ह चिखखल तयार करायचा, मग आपण ते घाण काय आले अस म्हणजे रानते असलं की, ते गाळायच आणि जमिनीतच पुरायचं म्हणजे ते कुजून जेणेकरून आपल्या पिकाला. खत मिळतंय. तेचच
हा मग ते ज्यावेळीजे चिखलते त्याच्या खत वगैरे काय टाकतात काय
खत म्हणजे युरिया टाकायचं म्हणजे नॉर्मल टाकाय का थोडा म्हणजे आपण रोप लावतो ना म्हणजे ते झपाट्यान तझी वाट वाढ म्हणजे अस म्हणजे खुजणार मरणं मरून जाणार ते उगच थोडं थोडं टाकायचं ते तरवा टाकायचं मग ते रवायचं मग त्याला कसं जास्त भांगले त्यानी काय नसत टोकन ला कस एकदा सारखं भांगलं
जास्तरानु गुणित आहे
हो त्याला ल तापासत राहला एकदा दोनदा नांगरली की कामच फिनिश होते
हा मग ह्याला परत ते म्हणजे काय पाळकले काय
रोपच ह्याला रोपच्याला काही नाही एकदा दोनदा भांगर कणी परत त्याला दोन वेळा भांगले की तिसऱ्या टामिंगला त्याला कापायच जाय म्हणजे तीन महिने त्याला म्हणजे एकदा दोन भगयच मग त्याला आपण वर तेर ते पाणी जास्त पाऊस जास्त पडला की ते साणं पाडून म्हणजे पाणी बाहेर काढत जास्त पाणी ठेवले की ते भाताचे म्हणजे भाताच्या वरती पाणी ते कुजते पाणी वरती असले की मग ते सारक तुझ्या दुट ठेवायचे म्हणजे पाणी जास्त
म्हणजे काम जरी काय नसतात तरी फेरी म
हा फिरी मारायची म्हणजे पाणीच फक्त नियंत्रण ठेवायचं म्हणजे जास्त झाले की बाहेर काढायचं कमी झाले कि्या ओढ्याच किंवा चारणीच पाणी त्यात सोडायचं म्हणजे जास्त पण पान द्यायचं नाही आणि कमी पण द्यायचं नाही असं करायचं.
बर.
आणि ते थोड्या दिवसांन मग इकड तिकड दोन वेळा भांगलन व्हत्या शक्यतो रोपच्याला जास्त रान नसत तरी पण आपण भांगरले की कसं वाढतेन अशी जास्त होत
हा म्हणजे हात फिरवला की चांगली वाढ होते त्या शेतात
चांगलं मिळतंय आपल्याला जेवढी आपण शेतातमध्ये राबू कष्ट करू तेवढ आपले उत् पणम
म त्येच्यावर काय कीटकनाशक वगैरे मारावी लागत ना
हा म्हणजे कीडतीन आली म्हणजे रानशक रान तेन जास्त असलं तरच म्हणजे कीटनाशकता अशी कीड पडा यली तरच औषध मारायचं नाही तर नाही मारायचं नाही उगंच मारले कि म ते कुजत.
ते नव्हं असं म्हणजे करप्या असं काहीत म्हणतात
हा करप्या तेन म्हणजे त्याला पाणी तेन म्हणजे जरा कमी पडलं नाहीतर अ भात म्हणजे अस ऊनं असलं की तेन पडतय मग त्याला ते औषध मिळतात म्हणजे ते ह्याच्यात दुकाना ते तननाशक पास्न मिटत तिथं घ्यायचं आणि ते जास्त पण मार प्रमाणाच्या बाहेर प्रमाणातच मारायचं.
हा मग ते दुकानवाले सांगतात का आपल्याला किती
हा ते किती मिली मारायचं तेन सांगत्यात.
हा मग ते मग आपण कसं ते पाण्यात मिक्स करून मारायचं.
हा पाण्यात मिक्स ह प मिक्स करून मारायच पंप असत ऊनातन तेनं मारायच.
हा हा.
मग ते चालतय आपल्याला म्हणजे लेडीज म्हणजे होूण स्त्रियासनी जर इथं असलं तर तिन्ही मारू शकतात. किंवा पुरुष ही मारू शकतात. तसं काय नाहीय ते.
हा जरा रेंज मध्ये येणार? आवाज जरा येत नाही. हा जरा कट होतय आवो
व व तेस स्त्रिया शक्यतो कोण मारत नाहीत पंपर्स प्लास्टिकवरून पुरुषच मारतात कारण का स्त्रियांना ते व्यवस्थित हे करायचं ना तरी पण त्यांच्या घरात पुरुष होय शक्यतो म्हणजे पुरुष दस्ते या कोन असता मध्ये ते तीन महिन्यानंतर म्हणजे पुढं दिवाळी झाल्यावर किंवा दसरा झाल्यावर भात कापपायला येते म्ते भात कापायच तर मग आता नवीन तंत्रज्ञान आलं त्यामुळे ते पहिल्यासारखं ते खाटावर कोण झोडत बसत नाही
हा हा म्हणजे काय म्हणतात त्याला ते काहीतरी खाटुलं नाही असं काहीतरी हा ते कशानं हा मग ते कशानं तयार करत होते
ते या हेनच की बांबू मिेसकाट्या तेन ते सुतळी गुण किंवा साडीच्या नाड्या काढून
हा ह मग ते घरातल्या घरातच तयार करत
होय घरातल्या घरातच तयार कर आत आता नवीन तंत्रज्ञान आणलेत त्यामुळ आता नवीन नवीन मशनरी तेन तयार होतात मग पहिल्यासारख कोण आता युज करत नाही ते मआता मळणीचं मशीन आले म ते काप कापायचं लागलच मळ्याचं म ते जरा एक दिवस वाळवायच च म वारं द्यायचं परत वाळवायच आणि दोन वेळा वारं द्यायचं आणि वाळवायचं आणि भरून ठेवायचं.
म्हणजे अ ते वाळ्याल कसं कळते क आपण ते असं म्हणजे
म्हणजे हे कराय वाळलेलं असल कनय असं दातात खेचुन कट करन फोडला तर ते वाळले म्हणायचं अ म्हणजे दात त थोडा जरा कमी लागला की म ते वाळ नाही म्हणायच म आणि एक दोन दिवस वाळवायचं
म ते भरून कशात ठेव ताय तुम्ही
असं प्लॅस्टिकच्या त्या पोत्या असतात त्यात किंवा सुती पिशवी पोती असत त्यात किंवा पिशवी म्हणजे प्लॅस्टिकची टिकी असतात त्यात असं त्यात नंतर मग थोड्या दिवसा टोपलीत त्यात भरून ठेवायचं तर भाताचे तट्टे असत्याात त्यात भरून ठेवायचं म्हणजे थोडे दिवस म्हणजे ते हे ज्यानुसार असते नक्षत्र असतात ना त्याज्या नुसार ते भात तेन भरून ठेवाच असते. म त वर त्या पिशव्यातनी भरून ठेवायचं कधी पण आधीमध्यी भरून खायचं नसतय ते पण वर्षभर खायांच ते ठेवते ना त्यामुळे नक्षत्र बघून तेण ठेवायचं.
हा म्हणजे दिवस वगैरे चांगला बघू
हाट होय. म ते थोड दिवस ते टिक त्यात किंवा पोत्यातन भरून ठेवायचं म नंतर आपण ते दिवस गोड म ते पोट्या ह्याज्यात टोपल्यात किंवा तट्ट्यात ओतून ठेवायचं.
हां म भरून ठेवलं की नंतर न म्हणजे किती दिवस ते हलवायचं नाय अस हे असतय
तस काय नसतय आपलं जर कधी पण काढलं तर चालत आपलं जर जूनं भात शिल्लक नसलं तर हे नवीन भात खायचं चालू करायचं. खर नवीन भात कस थोडे दिवस ठेवायला लागतय. कारण का ते जास्त फक्त आपण गिरणीवर कांडायला नेल कणी त्याचा कुट होतय जुनं भात कस ते जास्त दिवस ठेवलेलं असतय त्यामुळे ते हे होतात नाही. हे नवीन कसं हे अस. त्यामुळे जरा कुट होतय परत. थोडे दिवस एक महिनाभर ठेवायच. तर तितन मुरून मग आपण खायला चालू.